हा सांगा मला माहिती मगाशी अ ते फोन आपला अर्धाच झाला. कोण गणेेश स्तोत्र आणि कोणती स्तोत्राची माहिती सांगणार होतीस ना.
हा हो हॅलो सांगते एक मिनिटं. नाही नाही विसरले नाही मी वा हे करत होते का जरा.
वाचन त भरपूर आहे वाटतं म्हणजे तुला माहिती भरपूर आहे हम्म चांगलं. ते आता कसं मला तर नाही वेळ होत वाचनकही असं मोबाईल असल्यामुळे क नाही. तेवढं च बघत बसायचं. हॅलो!
ते हिची पौर्णिमेला कि नाही. हम्म दर पौर्णिमेला. अ हे म्हणतात अ काही काही जण. सत्यनारायणची पूजा म्हणतात हा बर. पौर्णिमेला म्हणतात बरेच जण.
अ आमच्या ओळखीतल्या एक जण बाई आहेत ना त्या पण करायच्या.
हा पाच पौर्णिमा वगैरे असं करतात ते.
हम् हम् हम.
हम्.
हम्म हम्म. म्हणजे काय महत्व वगैरे का त्याचं.
हे पूर्णिमा लग केे ल क कसं. आपल्या घरामध्ये असं वातावरण शांत
हा हा पौर्णिमेचा म्हणजे पूर्ण चंद्र असतो तर मग ते. पूर्ण पृथ्वीचच आपल्याला आशीर्वाद मिळण्यासारखं होतं का.
हा म्हणजे. आपण आता पूजा मांडली ना घरात कि केवढस मंगलमय वातावरण निर्माण होते.
त्यात सत्यनारायणची बघ की आपण वर्षातून एकदा करतो तर किती मंगलमय. ववरून असं खूपच छान वाटते हा.
ते सत्यनारायच्या पूजेत तर किती अ- ते सगळे जण उत्साहानी करतात वर्षातून एकदा असते, आपल्यात कोण श्रावणात मानतय कोण- अ.. गणपती गौरीमध्ये करतात ते सत्यनारायणची पूजा.
हो, अगदी धार्मिक पवित्र वाटते सगळं वातावरणच.
हम ते काही ते- जण म्हणतात, भटजी आल्याशिवाय भटजींच्याकडून केल्याशिवाय त- पूर्ण होची पूजास्
हं, हं. नाही ते, ब्राह्मण सांगत असतो म्हणून तसं असेल की, आता ब्राह्मणच मिळत नाहीे कुठे.
हा, हा.
मग आपण काय करायचं, ब्राह्मणाची दक्षिणा आपण दुसऱ्या कुणाला तर द्याय- ची, म्हणजे गरीबाला किंवा- मंदिरात अन्नदानासाठी द्यायचं असं करायचं.
हा, चालत तस पण केलं तरी आणि- ते ऋषीचा उपवास कधी केलास का तू?
नाही, आमच्या आई करायची बघ.
हं, हं, हम.
त्याच्यामध्ये ते काय अ.. असं बैलाच्या कष्टाच- काय खायचं नाही म्हणतात हे नाही.
हो, हो.
हम् ह
तिथं आम्ही जायचो, म तिकडे मग सगळ्या बायकांनी मिळून- केलं कि ते बरं पडते ना, म्हणजे आपल्या, आपल्या परडेमध्ये- सगळे झाड वगैरे लावायची आपण स्वतःहून.
हा, गावाकड असायचं आहे ना, असं सगळं?
हा, हा, मग ते गावाकडे परडे वगैरे असत. ना शहरात एवढं कुठ म्हणजे नसतंय तेवढं, मग ते- शहरात काय करतात, बायका ते काही- दुकानात विकायला ठेवतात. नाही ते काही, काही दुकानं हा बाजारात- विकायला ठेवतात, बैलाच्या कष्टाच नाही म्हणून असं. खरं म्हणजे- त्याच्यातून काय असतं त्याचा अर्थ की, आपण स्वतः लावावं आणि स्वतः खावं.
ह
आपण पण शिकल पाहिजे निसर्गात काहीतर करायला, आपल्या परड्यात छोटे- छोटे झाड लावायचे, त्याच्यापासून येणारला पाला पालेभाज्या- फळ ते सगळं खाल्ल तरी चालतं त्या उपस- साला नाही ते, उपवासाला सगळं खाल्लं तरी चालतय. तर एकच वेळच जेवायचं असं हेत. ते आपल्यान माणसांनी केलेलं- पण जास्त घ्यायचं नाही आपण त्यांच, आपण आपलं स्वतःच करायचं जास्तीत जास्त.
हम्म, ते गाईचं दूध घ्यायचं.
म्हणजे ते- अं गाईला जर वासरू झालं- म्हणजे- रे म्हैशीला जर रेडी झाली तरच रेडीच म्हैशीचं दूध चालते असं आहे त्याच.
ह.
हा रेडा झाला तर मग नाही ल असं काही काय बरेच
मला नव्हतं माहिती हा.
हा बरेच नियम आहेत त्याच्यात मग सगळ्या जणी आम्ही बाका णी एकत्र यायच आणि त्या दिवशी सकाळी त्यांनी त्या दुधाचा सगळ्यांनी चहा प्यायचा जे
शेळीचं किंवा गाईचं
ह हा आपण आपलं शक्य तो आपलं आपलं केलेलं असलं तर ठीकच आहे किंवा मग कुणाच्यातन तर एकाच्यातन आणायचं ज्यांच्यामध्ये रेडी झालेली असते. ते त्यांच दूध त्यांच्यात आणायचं आणि त्याचच सगळ्यांनी एकत्र मिळून आम्ही करत.
हा कोण णकणी स्वतः उपवास करत नाहीत पण जर त्यांच्याकडे ते उपलब्ध असेल तर ते लोक लोकांना देतात.
हा देतात की हो. आमच्या इथल्या पण बायका देतात तुमचे उपवास आहेत तर न्या हा.
हो.
असं देतात की हो.
हो मी बघितलंय असं.
हम्म.
ह.
मग ते एकत्र आल्यानंतर आम्ही. सगळेजण एककानी भाकरी करायची. एकानी भाजी करायची असं सगळ्या बाईकांनी
मग भाकरी कशाची बनवी ज्वारीचीच.
ते नाही ते अ दुकानात ते कसलं बाज बेचवगिरी वगैरे असते ना म्हणजे बैलांनी नांगरलेले नसते तिथ ना आणयचं. धान्य असं करतात ते बाईका. मग आता आपली आई कशी करत होती ते तसं काय एवढं हे करत नव्हती. मग ते काय विकत आणलेलं कसल आहे. कसलय काय म्हणायचे अस हा उपशीच राहतात. नव्हती आपल्या कडक करायची पण ह्या बायका कि गळं आणायच एक टाइम फक्त जेवायच आता एकदम पोटभर जेवल्यावर कशाला भूक लागते नाही लागत परत क आणि सगळे मिळून खातो ना जेवतो त्यामुळे जास्तच जेवण जात. ते दोन तीन वाजतात जेवायला सगळं पूजा वगैरे आटकून मग ते भड जे येतात सगळ्या बायका अशा बसणार गोल.
ऐक ना ते ऋषींची पूजा म्हणजे दगडा वगैरे मांडतात ना काहीतरी.
सुपरी मांडतात ते. नाही सुपार्या म्हणतात सुपऱ्या ऋषींच्या म्हणून.
ते नदीवर जाऊन म्हणजे मी एका ठिकाणी बघितले ना तर नदीवर जातात आणि काहीतरी असं दगड र असत. तच ब होत होतेिच्यावर.
ति ऋशींची ती वेगळी असेल काही तरी.
अग हीच की गणपती जेमध्येध्ये असते ऋषी काय म्हणतात त्याला ऋषी पंचमी काय?
ऋषी पंचमी ऋषी चौपच म्हणजे ते आपल्या पायी गेल्यानंतर हम् बायका करतात बऱ्याच जणी किंवा मग पाळी जायच्या आधी थोडे वर्ष आधी
दुपारी पोजतात का
हा सुूपर्यंतंत पूजा करतात ते पानं ठेवतात आणि आणि सुपाऱ्या ठेवतात त्याच्यावर
हम्म किती साध एक दोन का पाच सात घेत ते
हम्म पाच सात असे सात केले तर सात सप्त ऋषी सात तरी करायला लागतात कमीत कमी
हा हा हा
हम् म ते हम् म्हणतात आणि ते प्रत्येक बईणी जाऊन त्याच्यावर हळदी कून कोून त पूजा करायची असं सगळ्यांनी मिळून केलं की ते दक्षिणा वगैरे द्यायला त्यांना बरी पड तर त्यांना एकच पूजा म्हणतात मिळून अस सगळ्या बायका मिळून त्या भट्जींना दक्षिणा देतात
हा
हम्म
त्याच्या आधी मग गणपती हा
हा गणपती आधी असतोय ना पण ही पद्धत खरं चांगली आहे अशी इतकं पौष्ट स्स्त जेवण त्यात सगळं भोपळा वगैरे सगळं सगळं आणतात सगळ्या भाज्या असतात कारल्यापासून भोपळ्यापर्यंत सगळ्या कुठली नाही अशी नाही कुठून बायकांनी सगळ्या ड तम हि ते सुद्धा सोडत नाही त्याची सुद्धा चटणी करतात मग एवढे पदार्थ होतात त्या जेवणात की पौष्टिक होतय ते खूप जेवण
हम्म हम्म
हम्
होम आम चकडात गणपतीच्या आधी ते हरताली कायेत त्याची पूजा करतात म्हणजे ते ह आता त्या मूर्ती येतात हरतालिकेच्या पूर्वी त्या मूर्ती नसायच्या की नाही तर ते वाळूचं हरतालिका बनवायची आणि वाळूचं शिवलिंग बनायचं म्हणजे महादेवाचं
हम
अ पिंड बनवायची वाळूचीच ती समुद्राची वाळू किंवा वाळू कोणती पण स्वच्छ धुवती असं करायच ते हरतालिकेच आता हल्ली ते मूर्ती ती पूजन करतात म्हणजे हरतालिकेच्या मूर्ती बाजारात विकायला येतात ते वाळूच कोण करतच नाही म्हणजे पिंड किंवा
हम्म खरं म्हणजे ते विसर्जनच करायचं असतं ना
हा हा ह आणि ते अ कथा पण तशीच काहीत आहे ना कि हरताली काही अ हा वाळूची तिन पिंड बनवली होती ना? तिला ते मग प्रसन्न झाला.
हम् आता आमच्यात कस? मातीच्याच ते आणतात बावल्या असशा रंगीत वगैरे आणत नाहीत. आमच्यात म्हणजे ते धार्जिन नाई अस.
हम् हम् हम
हम् पूर्वीपासून पद्धत आहे ते, मातीचच आणायची. मग ते आम्ही पूजा वगैरे झाल की विसर्जनच करतोय, तुम्ही करता का?
विसर्जन नाही करत आम्ही तेच पूजा करतो.
तेच की पण ते वाळूच आपण काढतो की नायी म्हणजे विसर्जनच थोडक्यात. हा मग आपल्याला जर वालु परत हा मग तेच कि झालं तेच तुम्ही असं कडक करता का उपवास तो?
नाय नाय कडक नाय खाऊन पिऊन आपलं
नाही मी पण आता नाही कड कडक करत पण आपण अगोदर किती करायचो. जेव्हा आपलं लग्न झालं नव्हतं तेव्हा. ते श्रद्धा ठेवून किती करायचं ते कडक? बारा वाजल्यानंतरच ते फळ खायचे हा
हम्म कोण कोण तर ते नुसते नारळाचं पाणी वगैरे च रस करतत मणे हम् हम् हम् भरपूर
हो आमच कोण कोण असं अं नुसतं कडक एवढं करतात की नुसतं फक्त चहा घ्यायचं सकाळी. फळ पण काही काही जण खात नाहीत.
होय.
असं हाय आमच्या तर एरवी किती त्यांना सोसत नाही जेवल्याशिवाय अगदी वेळेत लागतय सगळं. पण हरतालिकेचा उपवास एवढा कडक करायचा कि भूकच लागत
हा हा भारतीय परंपरेमध्ये अशी भरपूर सण हायत हा
भरपूर
ह सण इतके भरपूर आहेत की म्हणजे सगळं अगदी आरोग्यदायीक पौष्टिक सगळं खायला मिळतय.
आणि ते झाडपाला आपण तोडून आणतो की नाही?
हा हा
ह्याचा झाडांच ते आपल्या शरीराला चांगला असतोय.
हा हा चालतंय चालतंय ठीक आहे मग, ओके शुभरात्री.
सुभरात्र.